हॅलो!
हॅलो!
आवज येतो ना? हा हा अगं काय नाही म्हटलं तू त्या, अ इंग्लिश मिडियमला शिकवायला जाती का तिथं म्हणजे कोणत.
हम् नाही नाही. हे असिस्टंट टीचरच्या हाता खाली,
असिस्टंट टीचरच्या हाताखाली का बर बर म्हणजे, किती मुलं किती मुलं असतात. तिथं म्हणजे,
म्हणजे एका क्लासमध्ये असतात पंचवीस तीस
म्हणजे सीनिअर के जी कोणते कोणते क्लास चालू आहेत.
अ प्ले ग्रुप, नर्सरी एल केजी, यु केजी,
अच्छा! म्हणजे मुले घरीच असतात ना?
हो तरी वीस वीस असतात लिमिट ह्
लिमिट हा म्हणजे त्यांच्यावर लक्ष द्यायला पण पाहिजेत ना?
हो हो हो म्हणजे जास्त मुल खूप छान आहे, खूप
टीचर टीचर चांगले आहेत ना? हो ना म्हणजे मग कस आहे, आपल्याला विचारतात ना ग बायका बचत गटामधल्या कि तिथं मुलांना घालायचंय म्हटल्यावर
खूप छान टीचर आहेत आयडिया खूप छान असतात पोरांकड पोरांना शिकवायला वगैरे
हो ना नाही प्ले ग्रुप मध्ये पण छोटी छोटी मुलं टाकतात कस आता. प्रत्येक बाई अ कामाला जाते. ड्युटी करतेस ती मग आता त्यांची लहान मुलं सांभाळायचा खूप प्रॉब्लेम येत.
नाही नाही त्या त्या गोष्टीसाठी डेकेअर पण आहे ना त्यांच्याकडं.
हो ते पण आहे आणि प्ले ग्रुप मध्ये पण राहतात
फायदा जास्त आहे प्ले ग्रुपमध्ये टाकला तर पोरांना ऍक्टिव्हिटी वगैरे येते डेकेयरपेक्षा जास्त ऍक्टिव्हटी वगैरे त्या ह्याच्यामध्ये करायला भेटत अ
मध्ये हो मग तेच ना मग तेच बायका विचार ग ते टाकणं म्हणजे गरजेचं पडतं.
गरजेच आहे आणि सध्याची गरज झालीय, सध्या ठाकण वगैरे नाही का चांगल्या शाळेत. वगैरे अस वाटतं ना आपल्यालाी आपण चांगल्या शाळेेत टाकायला.
हो वाटतच ना मुलांना आपल्या इंग्लिश यायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टच गरजेची आहे.
अवघड आहे ज्यांचं कि ज्यांच्याकड का नाहीये त्या त्या लोक. लकांच खूप म्हणजे आजकाल हे वाईट आहे, वाईट वाटतं माहिती का.
होणार आणि ती पण जास्त.
सगळ्या गोष्टी मॅनेज करून फीस हे करायचं. खूप अवघड आहे पॅरेंट्ससाठीठी खूप मोठा स्ट्रगल आहे.
ते कस आहे आता आई वडिलांना कस आहे, मुलांना मुलांच करियर पण. ढवायच पैसा पण कमवायचा दोघांनी कमवल्याशिवाय संसार पण हो.
होत नाही सगळ सगळं हे. कॉमपिटिशन चालय अजून बारच्या जगामध्ये.
कॉम्पिटिशन साली आणि बा बायकांना तर करावंच लागतं.
सगळीकडं सगळीकडें बघायला लागतेय पुरुषांना फक्त कसं कामच बाहेरच. तेवढं करा आणि आणून द्या आपण बायकांना चार पाच वजे बायकांवरती.
ते तर आहेच ग आता पोलरिसांना काळजी नाही. नाही नाही पुरुषांना काळजी नाही. अशतला भाग नाही पण पुरुष लिमिट मध्येच करू शकतो ते. आणि बायकांना म्हणजे कस. नाही लोड तर लोड तर बायकांवर असतोच. लोड बायकांवर नाही असा कधीच म्हणण्यातच येणार नाही. हो हो हो घेणाऱ्यासाठीठी पण काही काही म्हणजे नुसत्या बाईक हो. काहीच नाही आणि. गत ग आताच्या घडी दोन मुल असतील ना त्यांना शिक म्हणजे एक मोठी गोष्ट झाल्यासारख आहे.
हम् गरज झाले काळाची गरज झाले.
काळाची गरज शहरी विभागात जे राहतय ना. जर स्वतःच घर असलं तरी त्याला घरपट्टी भराव लागते. पाणीपट्टी भरावी लागते सगळं भरावं लागत. पण जर भाड्याच्या रूम मध्ये असलं तर. भाडं भरायचं लाईट बिल भरायचं मुलांची ख शाळा. सगळंच म्हणजे शाळेची फी. परत खाणं पिणं त्यांचं गणवेश सगळं सगळंच आल ना.
असगळं आलं त्याच्यासाठी म्हणून तर दोघंजण करतात ना. हम् आणि प्रत्येक घराकच बाई करते आजकाल. कुठलंही काम काही काही असू द्या.
हो ना करते बाई खूपच म्हणजे एक. टॉपिकच बायकांवर खूप हे.
हम्म आणि कस आहे माहिती का आजकाल छोट्या मोठ्या. पैशानी नाही जमत ओ कमीत कमी बायकांना निदान आठ हजार दहा हजार. ं पंधरा हजार अस भेट अस काहीतरी ठाम अस काम पाहिजे बायकांना. पण नाही का मग तसं. हा असं नाही की दहा हजार एक हजार पंधराशे असं म्हणजे.
नाही पंधराशे नाही हे दहा हजार सुद्धा घरात पुरत नाही दहा हजार.
आणि तेच असं छोटे काम नाही पाहिजे बायकांना असं नाही का कंटिन्यू. छान काम पाहिजे असं घरात ह्या बायकांना सुद्धा. मग त्याच्यामुळे छोट्या मोठ्या कामांना धरायला जात नाहीत, बायका मग असंच काम फिक्स काम धरतात.
बाहेर पण पडता येत नाही मोठी कुटुंब असतात लहान मुलं असतात. त्यांना बाहेर पड किती धरपड केली ना तरी बाहेर पडता येईल.
पडता येत नाही नाही लहान मुल असल्या नाही पडता येत पण मी माझ्या असं स्ट्रगल. केलाय ना मी माझ्या परी नर्सरीला असल्यापासून मी. अ शाळेत सोडायचं काम तिला आणि आणि परत जायचं कामावरती काम. करायचा परत टाम झाला की, तिला जाऊन आणायच पाऊस. भिजत भिजत येऊन परत परत ते त्याच शाळेत काम करायचं आणि. ते तसच भिजलेलं अंग घेऊन काम करायचं आणि परत घरी यायचं हम्म हम्म हम्म खूप खूप म्हणजे हे केल. के माहिती का पण नाही म्हणजे नाही का जाणू नाही शकत कोण.
ते तर नाहीच ग बायकांचं कोणी जाणू शक नाही कारण किती केलं तरी शेवटी आपलं तिथंच येत.
हो हो.
तिथंच येत कारण घर घर न संसार म्हटला की. बाईचं सगळंच करण आलं. सगळ आणि त्याला काही मोल नसत बायकांच. ह्या कामांना किंवा कोणत्याही ह्याला मोल नसत ते जाणून घेत. ना त्यालाच मोलं असत. हो त्यालाच. आणि खरंच तूप ट्रॅगल केलंच या मी सांगतीय ना. कारण अनुभवातून.
नाही हो बाहेरच्याला काही फरक पडत नाही. मावशी किती करा तुम्हाला कणाच्या स्ट्रगल ला कुणा शी. काही देण घे नाही आपल्याला आपल्यालाच आपला जीवण जाणतो आपण दुसरं नाही जाणू शकत. कोणी हा जनी ह्या परिस्थतून निघाले ना त्यालाच माहिती हे. म्हणजे कस काय नाही का हा नाहीतरी मजाक उडवणं त्याच्यावरती काहीतरी बोलण म असं करतात बारावी हम्म.
बारावीला आहे, बाई सगळ्यांचीच मुलं ह्या ह्या वर्षी बारावीला आहेत. सगळ्यांचीच आहे, माझी नात पण बारावीला आहे ना.
हा हा हा नाही त्याच साईडला वाटत कॉलेजला वाटत मॉडर्न मध्ये.
ती मॉडन मध्ये ना आमची फरबुजांमध्ये हाय.
हा हा हा आ तिच्या मम्मीचा नंबर एकदा भेटला होता. मग ते आल्या होते ऍडमिशन करायला सरां कड आणि मी पण गेलो होत, त्या ठिक त्याच ठिकाणी. मग त्यावेळेस भेटल्या होत्या नाही का म्हणजे नाही नाही इथ. नाही साईज क्वेश्चन सर आहेत ना. त्यासरांकडे ऍडमिशन अ. हे जे करायला आले होते, ते चॉईस करायला कॉलेज कुठले पाहिजे कुठले नाही नाही का. मग त्या तिथे भेट झालती आमच्या दोघीची.
हो सांगितलं होत, मला त्यांनी सांगितलं होत, बघ आजच गेली.
होय हा हा हा मग मलाच त्याच वेळ कळायला की, तुमची मुलगी आहे म्हणून तिथं.
हा का हा हा हा हा हा ह हो बरोबर बरोबर तिची मुलगीहा पण बारावीला. ती माझ्याकडेच असतील ना शिकायला.
अच्छा अच्छा हा हा हा म्हणले मी तुमच्याकडेच राहणारे म्हण त्या.
हो हो म्हणलं आता बरोबर.
द केला पाहिजे असं एकमेकांनी एकमेकाला सपोर्ट.
केलंच पाहिजे ना का का नाही करायचा. बायकांनी बायकांनाच केलं तर कुठेतरी फायदा होतो ग.
माझ्या आयुष्यात तर बायकांनी मला कधी नाही सपोर्ट केला
नाही नाही तस काय माहितीय का हे बघ मी काय म्हणते तुला ना कधी अर्ध्या रा - त्रीला हाक मार नाही नाही. मी काय म्हणते तुला अर्ध्या रात्री तिला हाक मार मी सपोर्ट करेन.
तुम्ही एवढं बोललात ना खूप छान म्हणजे म्हणजे सगळं आलं त्याच्यामध्ये मावशी. माहिती आहे का?
नाही ते कसं आहे माहिती आहे का? माझी मुलगी काय आणि तू काय. आता कसं आहे आपण अं राहतो म्हटल्यावर एकमेकांची काळजी घेतलं, किंवा मदत केली, तर काही फरक पडत नाही. म हां पण कसं माहितीय का? एकमेकांना मदत केली ना तर मदत पण जाणणं होतं, आणि ते माणूस पण लक्षात राहतो. माणूस की आज काल ठेवावी माणसानी, कधी कुणाला कोण ती वेळ येईल ना
सांगता येत नाही. हे मात्र खर
आता बघ ना आता पावसामुळ कसं पाण्याचं झालं. पाऊस पडला नाही तर पाणी आहे का? किती हे होतय. तुम्हाला येतं का पाणी?
आम्हाला काय असं निवांत एकटं सेपरेट घर असल्यामुळे एवढं काय लागत नाही पाणी. पण तरी लागत पाणी. नाही का? पाणी कुणाला नाही लागत?
कुणाला नाही लागत. आता तुमचा सेपरेट नळ असेल ना?
सेपरेट नळ घेतला बाई दोन- तीन वर्ष झालं, त्याच्यासाठी तर रोज सकाळी रडायला लागायचं. त्या पाण्याबद्दल नळामुळ तर, घेतला नळ दुसरा चांगलं झालं.
बर झाल. व वरती राहती ना तू?
हो वरतीच असते.
हो बर ये बर ये स्वयंपाक चालय लवकर?
नाही स्वयंपाक मी सकाळ नाही केला, आज पौर्णिमा आणि म संध्याकाळच आता संध्याकाळीच येणार सगळं जेवण्यासाठी. म्हणून म्हणल आता बसू करायला.
काय मुलं येतात लवकर ना दमून, पूजा झाली असन वाडाची ना आज.
हम्म पूजा झाली. आज पूजा पण आहे सत्यनारायणची म्हणल आणि हे पण आहे दोन्ही पण करून हम.
सत्यनारायणाची पूजा आज आहे का? बर बर बर चालते चालते. हो का
हम् मी करते मी करते महिन्याला.
महिन्याला करती? चांगलय.
हम्म.
म्हणजे घरच्या घरी, नाही नाही तू घरच्या घरीच कर - ती का? का ब्राह्मण बोलवती?
नाही नाही घरच्या घरीच करते.
हो का बर झाल. हो सत्यनारायणाची फक्त कथा
कथा कथा हे करायचं पूजा मांडायची, कथा वाचायची, बस थोडस आपल रव्याचा निवद बनवायचा
हो प्रसाद हा चांगलंय कि ते. हो. चांगले आहे ते उलट, सगळ्यात भारी, सगळत भारी, मस्त उलट. हा सगळंच भारी अगं मन पण शांत राहत, आणि
शांत राहत, खूप छान वाटत. हो हो असं काही नाही मी आज शांत आहे असं म्हणजे शांत आहे म्हणजे एकाच गोष्टी मूळ कि बा आपल्या देवाच्या नामस्मारणामुळे बस. काम करायचं आणि नामस्मरण घ्या त्या गोष्टीमुळे शांत आहे बाकी कुणाचं काही वाट मला आता काही वाटत नाही काही फरक पडत नाही नाही का?
नाही ते चांगले अग हो नामस्मरण केलं ना कि एक प्रकारची आपल्याला ना हे भेटती शक्ती भेटती.
हो हो.
हो चांगलेच. बर झाल तुला नाही स्वयंपाक संध्या ळी मी फार आठच्या नंतर लागतेय. सगळे आठच्या नंतर येतात ना आता त्या मुलीला पण क्लास आहे ना तर मग ती अ क्लास आठोपण मग उशीर होतो मग किंवा दोन नंबरची मुलगी माझी ऑफिस वरून सुटते आणि तिला घेऊन येते.
अच्छा अच्छा हा हा.
हो.
बरं ते संध्याकाळी सगळे एकत्र येते त्यांच्यामुळ बरं पडतं नाही का.
हो आणि मग त्या दोन नंबर मुलीचा मुलगा शाळेत असतो ना त्याला पोतदरला टाक
हा हा हा दिसले सकाळी जाताना हा हा हा. बरं काहीतरी आपलं तुम्हाला पण चांगलं मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून अहो मी करणार होते सकाळी मावशी फोन पा आ ना दोन त्याच्यामुळे म फोन करणं झा नाही म स्वय पण करायचं सगळंच त्याच्यामु मी तुम्हाला नंतर करणार होते निवांत संध्याकाळी फोन
हो चालतय नंतर कर ना मग चालतय हो हो हो. नाही नाही काय नाही चालत कर रात्री पो रात्री फोन केला तरी चालेल मला. ठीक आहे ठीक आहे चालतय धन्यवाद हो हो हो चालतय. हो.